हॅलो हम्म हम्म काय करताय
काय करतोय असं जरा बसलोय तुम्ही
हो मी पण बसले पाऊस आलाय तुमच्याकडे पाऊस आलाय काय
आमच्याकडे नाही हो अजून पावसाचा वातावरण
नाही होय इकडं पाऊस चालू हाय गेल्याचा आठ दहा दिवस तरी नव्हता पाऊस
आमच्या इकडे पण तसच आहे म्हणजे आठ दिवस झाले असं पाऊसच नाहीये असं वातावरण झालं पण पाऊस पडला नाहीये
हा हा हा
जेवण झालं?
जेवण झालं हुशार, एक वाजताच जेवले.
हा हा तुम्ही दुपारी झोपत नाही का?
अ दुपारचं नाही कधी तरी चुकूनच नाही तर नाही मग. हो. दुपारचं जरा झोपलं की मग संध्याकाळीची झोप लागत नाही अस होते.
हा हा ती सवय असेल.
मग तुमची मुलं वगैरे.
आमची मुलं आहेत ना दोन मुली आहेत मला एक मुलगी पहिलीला आहे. आणि दुसरी ती हा अंगणवाडीत आहे.
मग शाळेला गेले असतील मुलांना.
शाळेला होय ती आली त बारकी तिची जरा तब्येत ठीक नाहीये.
हो ह्या वातावरणातच लहान मुलांची तर
हो तिने ते दोन दिवसा पाठी मागे पेरू खालेलं आहे त्याच्यामुळे जरा तिच्या पोटाच तक्रार चालू आहे.
हा हा हा हा आ दवाखाण्यात दाखवल का नाहीसा? हा.
दवाखान्यात नाही ते फाईल असते ना त्यांच्या औषधाची त्या फाईल मधलं औषध जरा पावडर होत ते आता घातलं आणि तिला झोपवून आले.
होय नाही आणि ह्या त्यात ते ह्या थंडीच्या दिवसात मानवत नाही लहान मुलांना. काही असं हम्.
आता वातावरणच तसं झालंय म्हणजे पाऊस आता येईल नंतर येईल आस. मग ते सगळ्याच आजार पण निर्माण होतात पावसामुळे.
ह.
आता कसं आहे आमच्या साईडला ते नदी आहे त्या नदीला पाणी असं म्हणजे पावसात वगैरे असं चांगलं येत नाही.
म.
मग त्याच्यासाठी मग ते फिल्टरचं पाणी वापरत पोरांसाठी.
नाही तेच योग्य आहे सोडा खरा कारण आता पाऊस त्यामुळे पाणी खूप घाण पण याय लागलय. त्या मग ते फिल्टरच हा होय.
मग पाणी वगैरे पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे आमच्या इथे आठ दिवसानी एकदा पाणी येतं.
हो मग तुम्ही असं वापरासाठी मग साठवता कसं?
हो साठवतो कारण की आता आमचं कसं जमिनी खाली अ आहे. तिथे पाणी तिकडे पाणी हा तिकडे पाण्याचा साठा आहे. परत वरती असं घराच्या वरती असे तीन टाके आहेत.
म्हंजे आहे साठा.
हा साठा करून ठेवतो. की आठ दिवस आता पावसामुळे पण पाणी शक्यतो आठ दिवस का दहा दिवस पण लेट होतं ना. म्हणजे मोटर खराब झाली पाण्याची किंवा काही असं.
मग जपून वापरायला लागत असेल ना तुम्हाला.
हो.
अ पाण्याचे सगळीकडेच प्रॉब्लेम आहे ते.
अस. दहा जण आहेत आणि बाकी खालचं घर आहे ते अ भाड्याने दिल्या कारणाने त्यांच्यात पण फॅमिली आहेत मग एवढ्या सगळ्यांना पाण्याचा साठा भरपूर लागतो.
हो मग भरपूर लागत असेल की मग तुम्ही असं दुसर जर अ असं कधीतरी जर समजा पाण्याच टंचाई झाली तर मग त्याच्यासाठी दुसरा निेमक सोय काय?
पर्याय म्हणजे आता आमच्या असं आजूबाजूला बोर वगैरे मारलेले आहेत. त्यांच्याकडनं असं पाण्याचा साठाव करून घेतो. पण पियायच्या पाण्यामध्ये ते आम्ही पाणी मिक्स करत नाही त्या आळ्याते झाले की मग प्रॉब्लेम होतो ना.
नाही पाणी कुठल्याही सीझनमध्येध्ये असून दे हे जपूनच वापरायला लागतय.
हो ते तर आहेच आणि आपल्यासारख्या बायकना कसं पाण्याचा वापर जास्तच होतो
हो नाही वापर होतो म्हणण्यापेक्षा काम भरपूर असतात मा सग आहे
हो पाण्याशिवाय काय एक वेळ एक वेळ जेवण नसल तरी चालतं पण पाणी पैसे
हो ये तेेच सगळं पाण्याशिवायकाय चालतच नाहीये सगळ्या गोष्टी पहिल्या पाणीच आणि पाणी असलं तरच घरात स्वछता वगैरे होते
हा त्यासाठीच त्यासाठीच पाण्याच खूप महत्त्व आहे
ह ह मग तुम्ही घरीच असता
हो आम्ही घरीच असतो
हम
संध्याकाळचं असं म्हणजे जॉब नाहीये आमचं असं मिस्टरांच बिझनेस आहे हॉटेलच
हा ह
मग तिकडे जरा त्यांना काही मदत वगैरे लागलं तर मी तिकडे तेव्हा जाते
हो का हां हां ह नाही तेवढे पाहिजे सोडा आपली माणसं असलेली ते पण बरे असते कुठल्याही बिझनेस मध्ये आपल्या माणसानी असलेले की एक वेगळाच आधार असतोय
हो ते म्हणजे कसं आहे सगळे म्हणजे इटेच इकडे म्हणजे सगळीकडे लक्ष द्यायला लागतं मग कोण कस्टमर असतं किंवा काय त्यांना काय कमी जास्त लागणं वगैरे काय असेल तर फॅमिली वगैरे येते कुटुंबाचे लोक पण येत ात ना म्हणजे जस दोन तीन जण कुटुंबातले असतील
हा हा हा
मग ते लोक आले की त्यांना त्यांचं म्हणजे त्यांना शाकाहारी पाहिजे का मांसारी हा विषय त्यांना मांडावा लागतो
हो मग तुम् तुमचं स्वतःं हॉटे म्हणजे
नाही नाही आम्ही स्वतःच नाही आहे अ म्हणजे आम्ही असं भाड्यानेच आहे स्वतःच अजून झालेला नाहीये
नाही अनुभव घेत घेत तसं तुम्ही होईल एक दिवस स्वतःच पण होईलच कि तसं पहिला आधी तेच की म्हणजे कसं पहिला पहिला थोडा अनुभव पण घ्यायला पाहिजे ना सगळ्या गोष्टी
हो त्याच्यासाठीच म्हणजे आता कसं एक वर्ष चा अनुभव आमचा चांगला होता थोडा आमच कस वाईट अनुभव झालेला नाहीये आणि कसं त्या गोष्टी ी आम्हाला अ म्हणतात ना कि प्रत्येक महिन्यात्य प्रत्येक सणावारला आमचा अनुभव चांगलेला आहे की आपल्याला आता कळतं कि हा सणाला कस्टमर असतात किंवा नाहीयेत
हा म हेच तर आहे म्हणजे ते क्षेत्र दिसतंय आपल्याला पैसे त्याच्यात पण त्या क्षेत्रामध्ये पण चढ उतार असतात आणि ते मानसिक आपली तयारी करून घ्यायला पाहिजे ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत.
हो जेवढं जेवढं तुम्ही स्वतःला कस असते मनात असलं तरी आपल्याला समोरून हसून खेळून बोलावं लागतं. तर तेच माणूस समोरचा व्यक्ती ओळखतो.
हा हे हँडल करणंच गरजेचं आणि ह्या अशा क्षेत्रामध्ये ना तुमची किती पण मनात असू द्याेत. त तरी पण सगळ्यांच्या समोर हसतच राहायला लागते सगळ्यांचं स्वाद करायला लागत.
हो हो जेवढं तुम्ही चांगलं बोलाल तेव ते कस्टमर कसं. आमच नव्वद टक्के कस्टमर अ सारखं येणंजणं असतं.
ते नेहमी असं म्हणजे आम्हाला अनुभव सांगून जातात की तुमच्या तुमच्या हॉटेल मधलं व्यवस्थित किंवा स्वच्छता त्या गोष्टी तुमच्या हॉटेलमध्ये भरपूर चांगल्या असल्याने म्हणजे हे सगळं होतं आ आमच्याकडे कसं शाकाहारी मवसारी दोन्ही आहे.
बरं.
म्हजे आता चिकन असं चिकन आणलं तर चिकनचे प्रकार आणि कसं हेल्दी म्हणजे शरीराला काही त्रास होणार नाही असत त्या बाबतीतलं जीवन आमच्यात असतं.
हा तस कसं आहे मी माझं तर मत कि बाबा चांगलं तुम्ही भले पैसे थोडं कमवा पण तुम्ही माणसं जास्त कमवा. हेल्थदी फूडस वगैर दि
हो.
त्याच्यावरतीच तुमचं म्हणजे डिफेंट आहे कि तुम्ही किती? काय कमवल अस पुढे आज तुम्ही माणसं कमवलीसना कमी ह्याच्यात. तुम्ही ज भिंद असता नंतर एक आपल्याला माहिती असते हा हा माझा माणूस आहे. हा परत दुसरीकडे कुठं जाणार नाहीी खात्री राहत आपल्याला एक हे कमवलं की निवांत आपण स्वतःच हॉटेल निवां तर झाल्यासारखंच आहे मग बनायचं.
आता आमचा एक अनुभव सांगतो आमची कस्टमर आहे. त्यां नवरा बायकोण एक मुलगीच आहे त्यांना एक मुलगीच आहे परवाच अ त्यांना कसं? ते अ निंगायतले असत आपण ते अंडी खातात. बाकी काही खात नाहीत म त्यां च्या बाळाला त्यांच्या बाळाला आमच्याकडचं अंडाकडी खूप आवडतं. मग ती आठवड्यात ना दोनदा दोनदा का तीनदा असं. म्हणजे सारखं ते तिच्या वडिलांना सांगत असते कि मला इकडे जायचं आणि इकडचच खायचं मग ते त्यांचा अनुभव पण एक ते सांगत असतात. कि असं असं आहे तसं तसं आहे मग ते ते ऐकण्यातच आमचं समाधान आहे.
नाही आणि असं पाहिजे ना आपण असं माणसांना समोरच्या द्यायचं ना. कि त्याच्या थ्रूत नाही त्याने दुसऱ्याला सांगितलं पाहिजे आता मग आम्ही जिथं राहतो ना आमच्या पण एक माहितीत म्हणजे आहे एक हॉटेल ह् आम्ही पण त्यांच्यात व्हिजिट भर भरपूर वेळा केली तिथं काही कार्यक्रम असल तर गेलेलो आहे तिथं आणि असं घरच्यांच्या सारखं रिलेशन आहे त्यांच्यासोबत आमचं पण आणि आम्ही पण त्यांना ना म्हणजे असं आम्ही खाऊन आल्यानंतर आम्ही बिंदास्त सांगू शकतो जावा तिथं तिथं जावा तुम्हाला सर्व्हिस पण चांगली भेटेल आणि जेवण पण एकदम छान भेटणार आम्ही सरळ मत त्यांना म्हणजे असं असतं ना बाबा पण हा आपण आलो ना की हे करून कि आपण तिथं दुसऱ्याला लावून द्यावं इतकं छान सर्व्हस वगैरे झाली ना तर निवांत होत ते एवढ म तुमचे मग असं मिस्त्र वगैरे असं बनवतात वगैरे का असे
नाही नाही आमच असं वस्तात आहेत ते येतात म्हणजे असं आमच्या इथे कोल्हापूरला साइडला एक गाव आहे पार्क खेडेगाव त्यातन ते तिकडन येतात
हम
आणि बाकीचे आम्ही जिथे राहतो तेिथ आसपासचेच लोक आहेत
हम्म हा
ते लोक म्हणजे जेवण वगैरे करतात
अ आहेत म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही तुमच सगळं डेव्हलप केलेलं आहे आता आणि सगन भाऊ आणि सगळं तुमच सेट आता बसवलायचा हो होम् मग होते व्याव मग आहे मग म्हणजे जेव्हा कधी आता तुम्ही आता काय ह्या क्षेत्रात उतरलायचा आणि आवडच तुम्हाला इतकी छान असते मुळे आणि एवढे सगळे सपोर्ट जर झाला तर अ होतच घ्या त्याच्यातून हळहळू तुम्ही तूमचं तुम्ही बन तुमच्याही ना आता तुम म्हणजे असं तुम्हाला सध्या काही असं म्हणजे रेंटवर का घेतले असं का तुमच्या स्वतःच असं काही जागा वगैरे
नाही नाही स्वतःची नाहीये हो कारण की आता आम्हाला पहिलं कसा अनुभव घ्यायचाय अनुभव जर चांगला असेल सगळं व्यवस्थित एका ठिकाणी सगळं सेट म्हणजे झालं की घ्यायला काही हे नाहीे त्रास नाही
आणि बरोबर आहे सोडा आणि असे चढ उताराचा अनुभव मिळायला पण पाहिजेत आणि कसं असतं ह्या लाईन मध्ये ना अ कधी कधी असत प्रॉफिट होतं की कुठं ठेऊू पैशा आणि कुठे नाही असं प्रॉफिट पण होतं आणि एक एकदा असं पण होतं अम् कि कस्टमर येत पण नाही य एक एक दिवस शांतच बसावं लागते त्या दोन्ही पण मनस्थितीत ह्या दोन्ही मनस्थितींचे
आता कसं आहे पावसाळा चालू झाला जास्त पाऊस आला कि जरा हॉटेल या लाईनीमध्ये जरा प्रॉब्लेम होतो
हा
ब म्हणजे काही सनवार आले की तसच
हा जरा असत तुम्हाला जरा असंम हो नाही तर नंतर मग आपलं व्यवस्थित चालत असं उन्हाळ्यात वगैरे ते चांगलं चालत आहे मग काय फक्त हॉटेल्समध्येध्ये जेवणाच वगैरे का तुम्ही असं म्हणजे एक एक हॉटेल नसतं ना पार्टी वगैरे ते ना
हो आमच्या इथे कसं रिटायरमेंट एकेकांची असते त्यांची पार्टी होते
बरं
वाढ दिवस आला लग्नाचा वाढदिवस आला बारस झालं तेवढं एक पन्नास माणस पन्नास साठ माणसांचं तेवढं होतं जेवण वगैरे किंवा काही आणि आम्ही जेथे हॉल देतो ते हॉलच आम्ही काही भाडं लावत नाही आता कस झालंय प्रत्येकला कसं आम्ही भाडं वगैरे घेतो की ते एक एक जण घेतात तसं आम्ही काही घेत नाही
ब का हा म्हणजे अ एक ते छान आहे म्हणजे त्याच्यातून हा ध